हॅलो. आवाज येतोय हॅलो आवाज येतोय हा हा नमस ते ताई बोला ना.
हा नाव
माझं नाव दिक्षा आहे, तुमचं नाव काय आहे? ह कुठून बोलतंय?
मी नासिक वरून
हा तुमचा आवाज कट होतोय मॅडम.
ते वारा आहे ना बाहेर वाऱ्यामुळं आवाज
आता येतोय का?
नाही.
नाही नाही क्लियर नाही आहे.
आता येतोय का हॅलो.
हो आता येतोय.
हा बोला ना मला काय फेमस आहे तुमच्या इथं नाही काय म्हणजे नाही का पाण्यासारखं
आमच्या इथं भरपूर हे स मंदिर आहेत आपले नासिक मधे निसर्गरम्य वातावरण आहे. गंगा ये आपली गोदावरी.
अच्छा नदी आहे तिथं? हा हा हा हा. नाशिकमध्ये म्हणजे काय असं सांगा ना म ताई थोडी माहिती सांगा म नाशिक मधली.
नाशिकमध्ये नाशिक प्रभु श्री रामचंद्राच्या अ पावणे सुशोभित झालेला आहे.
अच्छा.
आणि नाशिकमध्ये
हम्म
तसं नाशिक या भागात शेती आणि भरपूर असे व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे केले जातात. हो खूप
शेतीसाठ ते सर्व कामा व्यवसायासाठी चांगले
हा? आवाज येतो का हॅलो? हॅलो. ए आवाज ब्रेक होतो काय माहिती बाबा. हॅलो. आवाज येतो का ताई हॅलो? हॅलो. आवाज येतोय का? हॅलो हॅलो. आवाज नाही येते ताई तुमचा. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.